हॅलो...
हां बोला
संभाजीनगरला कधी येताय मग
सप्टेंबर मध्ये होईल आता
काय म्हटलं
पेमेंट पण होते ना मी म्हटलं
आवाज येतो का माझा क्लिअर
हां तुमचचा येतोय हां आता येतोय
हा आता येऊ लागला तुमचा संभाजीनगरला कधी येताय
हा सप्टेंबर महिन्या ते म्हटलं यायचं
सप्टेंबर का
हा हा
या मग सप्टेंबरला माझा वाढदिवस पण आहे नऊ सप्टेंबरला आं
हो चालेल
हा तुम्हाला ऍड्रेस देईन मी ऍड्रेस वर येऊन जायचं
दरवर्षी प्रमाणे आपण जस बर्थडे साजरा करतो तसच बड्डे राहतो आपला तुम्ही येऊन जा आवाज तुमचा मला व्यवस्थित नाही येत काय झालं
हॅलो हॅलो हा हेड फोन लावले होते
होव का म्हटलं दरवर्षी प्रमाणा सारखा आपण बड्डे साजरा करतो तस साजरीे करू याही वर्षी या संभाजीनगरला हा आता जेत समजा ज्या जवा पासून मी बड्डे साजरे करत होतो ते माझ्याच हॉटेलवर करत होतो पण आता या वर्षी नवीन नियोजन केले दुसऱ्या हॉटेलवर करायचं आहे मला
हा का
हा दुसऱ्या हॉटेलवाल्या सांगेले म्या की आपलं सप्टेंबरमध्ये बड्डे आहे त्याला सांगेले का आपलं जे स वेज प्लस नॉनव्हेज दोन्हीबीे जेवन राईन
हा हा हा
आता ते कस्टमबर कॉन्टॅक्ट जास्त आहे ना माझ्याकड तर मग ते कस्टमर आपल्याला फोन करत्या विश करत्यात मग द्यायला लागत आपल्याला ह
हा मग त्यांना बी ठीक आहे चालतय तसं वर्षातून एकदा हाय का नाही
हा एक दिवस त्यांना फ्री राहतो माझ्याकण जेवासाठी कस्टमर हो का
हा
काल तुमचे जळगावचे दोन माणस आलते माझ्याकड जेवायला
हा का
हा त्यांनी मसाल्याची पुरी मसाल्याची पूरी रेसिपी घेऊन गेले माझ्याकडून ते म्हणे आमच्याकडलेच मसाले वापरते म्हणतो मी म्हटलं तुमच्याकडले मसाले द्या आम्हाला जळगावचेच मसाले बोलिवतोन मी
हा
हा ते म्हणे भाजी जरा व्यवस्थित नाही बनली अशी नाही तशी नाही म्हणलं आता तुम्ही सांगा म्हणल आता तुम्ही जळगावचे म्हणल्यावर मी इथ जळगावचेच मसाले वापरतो मा इकडे काय कमी पडली म्हणलं मसाल्या मध्ये तर ते म्हणे ते जायफळ जायफळ सांगितलं मला तेन जायफळ नाही वापरत म्हण तुम्ही मसाल्यामधी आता जायफळ असं आहे का जास्त आ
नाही म्हणजे जेवताना त्यांना कसं कळलं काय माहित जायफळ म्हणजे ते अ छोट मसाल्याचं फुल असतं ते
नाही नाही नाही असं कडक राहत ते कडक रा कडक राहत ते आपलं बदाम राहतो का वाळेल बदाम
हा हा
त्याच्यासारखंच राहतं पण हे जे येतं गोल आकारमध्ये राहातं ना बादाम जे येतं पतल्या आकारमध्ये राहतो
अच्छा
हा जायफळ जे इथ जास्त मात्रामध्ये वापरू नाही लागत ग्रेव्ही मध्ये नाही तर मग पूर्ण जायफळचच टेस्ट देऊन जाते त्याला
हा ते काय काय मसाल्याचं हेवी असता ना
हा आता जायफळ जे आहेत आपण लोकायला अजून गुलाब जामुन माहिततीच नाही गुलाबजामुन मध्ये जायफळ कसा वापरतात पडतंय म्हणून
हा हा
कारण ते जर वापरलं गुलाबजामन बनवताना तर त्याची टेस्टच वेगळी राहती
अच्छा
गुलाबजामुनची म्हणजे जो माणूस जिथ जो माणूस जिथ दोन गुलाबजामुन खाणार आहे त्या माणसांन कमीत कमी आठ ते दहा गुलाबजामुन खाल्लेच पाहिजे
अच्छा मग तुम्ही गुलाबजामुन मध्ये जायफळ टाकता का
हा गुलाबजामून मध्ये म्हणजे मी वापरेले म्हणून सांगू राहीलो ना तुम्हाला
हा हा
हां
नाही म्हणजे मी पण घरी बनवेल, घरी बनवेल तेव्हा थोडं जायफळ टाकेल त्यांच्यामध्ये.
जायफळ घेऊन यायचं, जास्त काही महाग नसतय तो आयटम काही जास्त महाग बी नाही.
तुम्हाला असे समजा किराणा स्टोर मधून तुम्हाला भेटून जाईन ते जायफळ दोन कडे देतील ते दोन बी. जायफळाचे.
हम ह
त्याला काय करायचं त्याला घासून घ्यायचं. हितं त्याचं पावडर बनवतो एकदम बारीक. वाळलेले मध्ये राहत ते एकदम सुकेल राहत लगे आपण- तुमच्याकडे राहत तुम्हाला माहितीच असल उंबर तर माहितीच अस तुम्हाला उंबरचं झाड.
हा हा उंबराच माहिती हाय.
उंबराच्या झाडाला कसते गोल गोल गोळे गोळे येतात.
हा हा
बस तोच प्रकार राहतो त्याचा बी, पण तो हे तो वाळेल राहतो. आणि हे जांबा आपल्या उंबर जे येत हिरवं राहतं.
हा बरोबर
ते जायफळ जे हाय ना तर त्याला मस्त त्याला खलबत्त्यामध्ये नाहीत मग काय व तरी त्याला मस्त- पावडर करायचं त्याचं व्यवस्थित.
हा हा
आणि दुधामध्ये त्याला मिक्स करून घ्यायचं त्या पावडरला. ज्यावेेळेस आपण समजा गुलाबजामुनलचा आटा तयार करू आलो गुलाबजामुन बनवासाठी.
हा हा
तर एक घंटा पहिले दुधामध्ये तेे जायफळच पावडर टाकून ठेवायचं. काउन की त्याची जे टेस्ट आहे दुधामध्ये- टेस्ट उतारली पाहिजे त्याची-
अच्छा म्हणजे आपण ते केसर टाकतो तसं-
हा हा त्या बस त्याच प्रकारी.
हा का
एक घंटा पहिले टाकून ठेवलं ना पूर्ण टेस्ट दुधामध्ये येऊन जाते. मग आपण काय करतो ते दूध- पीठ माळायला घेतो, मग आता ते पीठ काय मध्ये मिळणार आहे आपण तू मध्येच
हा बरोबर.
मग टेस्ट काय आला जास्त येणार री
हा
मग त्या हशबाने आपल्याला मळत रहायचं थोडं थोडं दूध टाकायचं थोडंथडं. मळत राहायचं मस्त असा एकदम- मुलायम आटा बनवाचा की असं कोणी म्हणणार नाही. कडक झाला कि पतला झाला एकदम मुलाई माटा. बिगर तेल लावायचां गुला बि बिगर तेल लावायचं गुलाबजाबुलचा.
तर ते मुलायम बनत तो आटा.
हां
म्हणजे अ... सा साधं पाण्याच्या एवजी दूधानी ते मळलं ना तर ते मुलायमच बनते.
आणि विशेष म्हणजे दूध जे आहे ना तर पहिले आपण लोक काय करतात कच्च दूध वापरतात त्याला. म्हणजे बिना गरम करेल. तर आपण काय करतो पहिले एक दहा, पंधरा मिनिटं त्याला मस्त व्यवस्थित गरम होऊन द्यायच. आणि त्याला आपल्या अशी उत्तळ पातळ परत घ्यायची मोकळी
हा.
आणि ते बघून जे राहत ना आपलं दुधाचं ते बघून डायरेक्ट त्या पातळ परातीत टाक ठेवून द्यायचं आणि त्या पातळ पराती मध्ये पाणी टाकून द्यायचं खाली त्याच्यामुळ, त्याच्यामुळ थंड व्हायला लवकर बर होत ते.
हा आणि ते ल चिटकत बीन असं काही तरी आहे ना?
थंड व्हायला लवकर कव्हवर करत म्हणज ज्या वेळेस थंड झालं का पूर्णपणे दूध. मग त्याच्यावर तूप दुधावर तुपाची साय येती पा
बरोबर.
त्या तुपाची साय आली का त्याच्यावर जाय फळाच पावडर टाकात त्या साईवर.
अच्छा.
काढायची नाही ती साई.
हा हा.
म्हणजे तिच तुप्पाच्या सायला जास्त कव्हर करत ते लगेच म्हणजे त्याचा सेंटच वेगळा होऊन जातो बा.
अच्छा.
हा त्याच्यानंतर ते ताप
आणि मग कणिक मळताना त्याच्यात डायरेक्ट हाटा टाकायचा आणि मळाय
काय मध्ये? हा, जस आपुन कटोऱ्यामध्ये गुलाबजाोलचा आटा घेतला का तसला जस लागलं तसं आपण समजा दूध हलवून, हलवून, हलावून त्याच्यामध्ये दमा, दमात टाकत राहा तर एकेक चमच, एकेक चमच, ते बरे बर, हा. मस्त मुलायम झाला का आटा त्याला कमीतकमी अर्ध तास तसच सोडून द्यायचं त्या आट्याला. मळून.
अच्छा.
मग तो असा तो असा फुलच चालतो मग आपल्याला जर वाटलं का आपल्याला काही समजा गुलाबजाम बनवुन बसुन कोणा, कोणाला तकलीफ बी होती कोणाला ॲसिडिटी तयार होती. कोणाला काही, कोणाला काही.
हा.
तर त्याच्यासाठी आपण जो खाता सोडा यूज करतो पहा लोक बरेचशे हॉटलेवाले भजाई मध्ये खाता सोडा युज
हा भजा मध्ये तर वापरतात जेवळा लोक बऱ्यापैकी वापरतात. खतमा, खणार सोडा टाकतात म्हणजे.
हा तो खाता सोडा बी त्याच्यामध्ये मिक्स करायचा त्या पिठामध्यीच जर वाटलंच कधी आपल्याला काही अलर्जी आहे समजा की आपल्याला ऍसिडिटी होते गुलाबजांब खाल्ल्यापासून त्याच्यासाठी टाकावं लागत. मग त्याचे मस्तपैकी गोळे गोळे बनवून घ्यायचे. बारीक बारीक जास्त बी मोठाले नाही जास्त बी लहान नाही मधुर पाैकी बनवून घ्यायचे. आणि एकदम कमी कमी गॅसच्या आचेवर आहे ना तेल गरम करायला ठेवून द्यायचं. म्हणजे तेल उकळलं बी नाही पाहिजे आणि तेलामधून भाप बी नाही सुटली पाहिजेत वरती.
हा हा
एकदम नॉर्मल तेल गरम झालं पाहिजे म्हणजे तेलात असं फेस नाही आला पाहिजे तेला मधी. तेल उकळलं बी नाही पाहिजे कारण उकळत्या तेलात जर आपण ते गोळे सोडले ते गोळे बेकाम होऊन जात्यात ते एकदम कडक होऊन जात्यात ते बिस
हा ते बाहेरून कडक होऊन जातं आणि मधून श शिजलेले नसतं व्यवस्थित. कच्चा लागतं मधून.
त्यासाठी नॉर्मल तेल लागतं जास्त बी गरम
हा मीडियम मीडियम तेलामध्ये त्याला तळायचं.
हा. मग आपण समजा एक किलोचा आटा लावेले किंवा अर्धा किलोचा आटा लावेले त्या हिशोबने आप आपण तेल टाकायचं कढाईमधी
हम्म. हम्.
अन‌् आपल्याला दहा दहा गोळे टाकायचे. की पाच पाच गोळ्या टाकायच्या म्हणजे त्या आपल्या हिशोबावर आत तेला मध्ये समजा किती बसत्या ता
हा बरोबर आहे कढईची साईज आणि तेल किती टाकलंय त्याप्रमाणे जे पडतील त्याच्यामध्ये.
हा. मग त्याच्यामध्ये आपूण टाकल्याच्या नंतर आपूण काय म्हणतो त्याला आपूण जस समजा आपूण भाजी हालवतो डायरेक्ट खाली बुडापासून त भगुण्याच्या शेवटपर्यंत हालीवतो आपण भाजी.
हा हा
त्याला तसं नाही करावं लागत त्याला काय करायचं आपला जो झाऱ्या वगैरे चाळणी कायजे राहते ना आपल्याकडे समजा तेलातून काढतो मटेरियल बाहेर
हम्. हम्.
ती चा चालणी जी आहे ना ते एकदम आपल्या कढ‌ईच्या सेंटरमध्ये धरायचे तेलामधी अन् निस्तं तेलाला हाय ना नुसतं तेलाला बॉबलिंग करत राहायचं खाली वर खाली वर खाली वर टोमॅटिक ते गोळे हाय ना गोल गोल गोल गोल बिनगायला लागतय म्हणजे त्यांना. चटके बी बसत नाही तेे मधून बी भाजत्या आणि बाहेरून बी भाजत्या
अच्छा!
लोक काय करत्यात काही काही तेलामधी डायरेक्ट पलटी देतात त्याला पलटी नाही द्यायची कधीच
हा हा
म्हणजे त्या हिशोबाने जे हाय ना आता मग ते चांगलं व्यवस्थित मधून बी तळले जाते आणि बाहेरून बी तळले जाते
हा का
हा मग त्याच्यानंतर ते तेलातून काढायचे पूर्ण असं त्यांचा चॉकलेटी कलर झाला पाहिजे पूर्ण लगे
हा हा
चाॅक आणि असं दाबून पाहायचा तेलातून बाहेर काढाल्याच्या नंतर असं दाबून पाहायचा मस्त जर आपलं कडक वाटायला लागलं ना एका प्लेटमध्येध्ये काढून घ्यायचे त्याला एक दहा मिनटं बाहेर ठेवायचे हवेमध्येध त्या अजून कडक व्हायला सुरु होऊन जात्या मग कडक झाल्याच्या नंतर दहा मिनटं झाल्याच्या नंतर मग आपण जे तेलाचे आपलं अ साखरची चाचणी ठेवेल राह त
हा.
साखरीची चाचणीची रेसिपी तुम्हाला माहितीची कशी साधा आणि सोपं आहे ती. त्याच्यामध्ये तर साखरीच्या चाचणीमध्ये टाकून द्यायचं त्याला